हॅलो.
हम्
सोडा.
छोकरा.
हम
होरवे
लतेंता हम्म हा इराम स्कूल काय?
मुशकल भाई कब आते र
व दो वाजे आती
दो भैे दो बज ग ना आने मे हऊे ना फिर व
हा रस्ते म हँगे
अस ये जाऊ ग मला आणि
नाही आजची उपेचेेच आती
इच्छेच अतच
हा व अहमदपुरेच आती
बाची सेली लुकते रा आती आहे म ना
हा उक सैली प चोड के घुम के आती हो
हो ग याार ह
वो उसकी दोनो सहेली का घर उधर है ना जिको तुमने स बडा ते ना उ दिन ोडणे जा रे
हो हो
तो व्हिसाका वर उधर आहे ना
हम्म
उदरच्या आ त
ह का हो जाग अ काम कर लगेारो बडे बडे काम करे खली. ह स रस्ता बत वजाने याारत दफतर हॅलो
ह हा
दफ्तर किता वजे बिचारी बधे पे लटका केती गुजात
हा हो अगगे लटका क आती हो
हा रोड प त कोही नाही बघ रहार क सुुट्टी होती दो वजे होती क पोणे दो वजे होती.
मालून नाही होे
अरे तो दो बजे आती क दो के बा आती सा
दो बजे आती हू
फ तर दो बजा त
हां
क जल्दी गुस्ती हो द ते पहिले हो जी हो ना हम हो
क हॅलो
या याार मेडिकल तोलेक आताना रे ह
झाार
हा तपाासर व लक आयाता
हा माय आऊ
ला लो ना नाही ते म पोहच ग हॅलो
हॅलो
हा मग पोहच गे ना
ह
मच्या हा नको होतो हॅलो क्या बोले
दो सो बीस नाही गे
क्या
दो सो बीस रुपये किलो हे की गेस
नाही कोण बोला
मी म्हणणे आपण राख्या येऊ तो भार र का ोड दो स वीस रुपये
इता महंगा नाही जी
नाही तर महंगा नाही बडा राजी भैया तवखर क दवा खाने पा होढ एक सो बीस दो सो बीस मे होढा बोले
ज्यादा महगा बोलत
ज्यादा महंगग बोडा मारी अम् त भरणे मुनी दुसर तरकणार नक्की ना बरो होतर बर ना हज व बोडी वही बार आहेय बोडी हा एक जग जो भाव आहे दु जाोी व राहता होती मगा बोर्डन ह
इतता महगा क्या आहे पुरे ना
ह भरा र एक किलो दो
अ शा गुबला आ जामतो भरा ठीक आहे भराले
एक कलो बोडी आप्या कर की पिराय नि ना कप पर सां जुममा राहता ाय वन कु नाहीीहत
हा जते प ल ल लला हा हा ठीक आहे लले हा ललो बोल ना मिरच्या व आपने मोटरचे त भरे नाही आता व त कॉपना पडेगा व कॉप पा े हो बठे बाटले म भरने केस्ते खॉक
हा
हा हा या छोटे मोठे वाटलंय आपणही भर द्या के
हाता महगा ओढ्या आपण
करते व मजबुरी मजबुरी का फायदा आप क करज
हम्म अण होती महंगा आहे ना देडेड सो दोत पण दोतो ना
ह साठ एक दत्र दो सो बीसय महंगा ब
हा दो सो भी नाही बोड दो बीस रुपया होर उपर वोढ
वाढले बरीस रुपे कले
हा
तेच नाही इथण कमी महि घ्यास भारीर बाप देणार आहे ना तो एूला ना
महगा ग
ए गला ना पुरे जा ना डिझेल ए गलाव नवद नवद रुपय लिटर आहे बीज
इष्टू इष्टूी बेजदार आहे नवे नवे इष्टूी कारक आहे आपण
हम्
बकुीले एक मुन मरियम काय
डाऊनलोड करले बोल पहिम्हाेो यार ब ह डीजल पे चलता है, पेट्रोल पे नही पेट्रोल पे एक्सपोर्ट हो जायग वो डिजल डी डीजल पे चल
डीजेल पे जलता हैं
हा डिजेल और राखेल नही ये डिजेल राख राकेल से भी साप आता, राकेल मे बार बार राकेल मे बार बार पिन करना पडता, का डीझल मे मुक्ती पिन भी नहीं करना पडेगा.
धूवा बहुत फेकता ओ डीजेल.
क्या बात कर रहे?
हा बहोत धूवा फेकता, मै जब गोटी मे थे ना तो चिराग जला ला. कूछ रुपया और नही मिलता, तो घासतो धुवा बहुत देखता.
राकेल तर साफ रहता है ना, की राकल तो उची क्वालिटी है.
बा बहूत फेकता धुवा
नवद पंनच्यानव सत्यानव रुपये लिटर है डीजल तोे कुछ कम है. वो ऐसा सेम सेम बेटेम के हिसाब, वो भी चले गा आपनो को ऐसा एक लिटर डालीयेगा दो लिटर लालीयेगा दो दो लिटर आएगा देश से बेहतर हो ना ते
हम.
हम्म. हो हो. ले गया था क्या नाही, दो मीनट मैं पोर् देखते आया तीन ये चाले झाले बार चार मिनट बाकी हैत झाले, तीन मिनट बार
हम्.
साडे तीन मिनिट बाकी ए
साडे तीन म्या बाकी आ बुड
अल इरान की छुट्टी कब होती, कन्फर्म नाही मालूम
हो गया ना तो भाई हो गयी छट्टी
हा देखी तो पूरे रस्तेसे वाे आता देखा
आ तो इराण े हा गिरोवड मजे एक ना समजा
नहीं.
हा इराण क्या मालूम खेलती रोड
हो ग
हा.
ओ नजमाच्या बाज को होवा नाही इतने दीन आपना भी नया था बेच डाले भंगार मे
हा बेस आणि ना मन
हो भंगार ली गार मे बेचं डाले.
मरीयम काय आहे अ
होव जा.
हा आपणाला नाव बे ालिमन क्या करे मग पढे पढे
परी स्कूल त पूरी स्कूल बंद दि कर, व आग लूी घर बे काय
हा. कुच्छ ना त्यांना मग फोन लग गई के
क आग
फोन लगा कूछ पाईय का करो.
काय बोले?
होव का ना ना आपना टाइम
हां.
टाईम होगंया ना आपना
हे डाईंग नॉट वचेल
किता धाई मिनट.
हम. एक मिनिट पहिले पुचे किता टम ले तीन बोले हो टॅब एक मनट के बाद डाई बचेग ना.
हा हॅलो.
दो दोन मिनिट भाजले अभी दोन मिनिट भाज आ.
काहा पे मेडिकल पे. हम्म व आहे ना गि्रउंड म खेलती ह छुट्टी बा.
अरे रेग ना पूरा ग्राउंड बंद इस्कूल बंद सब बंद पडेले आहे
तो आव लोगी फर
फर घर पे आग लु ना म्हजरी इधर आ तू
फोन लगऊ क्या
नाही जणग अ म आई रो घर प आग र हॅलो
अवय
हो
अवही
अ गडपय हगरा आगयल हगी नऊ
हां
हम् हो हो
तुमारे
हा मेडिकल प ते तेरा सामन लक आता ना त पट्टीलेता चिपकाने वली औ रुईता लु गेली पट्टी
मागल जंद
नईत आहे ना
हो अतीर का तुम्ही लखना बोला ना साफ कर ह देना पडेग ना जंद मतलं तव म म
अम्ग बोल टुट दिेले सुभाध दम सुबाधम लगाने
हव सुभात शमली
हीरा अजण का झाला बाबा झाला नाटक काटा धूप मे कुछ डल द गलता
हा.
हॅलो.
हॅलो तु का बेटा हे
हा वई लोकेले तू पट्टी टुब दिले सुब घाम लगने का टुब दिले
तर फर पटी तर ललेण्या पड ना
नाही सुब मे एक सपे शम मे एक रपे खाय पट्टठी
त फर पट्टी नि मारया
भाई पुूच रे क्या करू लू की नाही लू
न बोला ज फर निकल ग पा्टी ते फर टूपी लागान फर उन बोलाता पटी लिखलीली तर लिखला द हाे बोलाता ह पट्टी निकल जायंगी टोपी लगनेचा बोड या.
अ कलिंग कर काी व दे कपास कपाास आहे आप पास
खर पाच. हो दवा द कबाात पर लग के सा नाही नाही महिली सही का पा
ताई रेकॉर्डिंग लय आले का.
हा थोडी ल.
एक का ठीक आहे बूवा.
ह होग्या दो महिनट
हा हो का
कट कर देता